हाय.
हॅलो.
हॅलो! अगं झालं ना ग तरी पण
झाला की कॉल, माझे पाच कॉल झालेत ना.
तुझे झाले, माझे पण पाच झाले तस.
हम्म. चांगलाय कि मग.
करता येते काय बघ बहुतेक
हम्म! आला की, कॉल आला की. तुमच्या ह्याला, होय झालंय की पडलंय की
हा मग बहुतेक म्हणजे हे झालेलं नाही, त्याच्यामुळे एखाद्या वेळे लागत असेल मला तरी वाटत. आता लागले बघ.
कारण नाही, खरं हा पण काउंट करणार की तुमचा कॉल त्यांनी.
हम्म.
हम्म-हम्म-हम्म.
काय माहित आता काय झारी असू दे गे.
दोनच मिनिट थांबा मी विचारतो दोनच मिनिट
त्यांच संग
हॅलो.
हॅलो.
हा बोला झालं?
होय लिमिट नाही आहे म्हण
हे नाही लिमिट नाही आहे की लिमिट कोण बोललं?
म्हणजे आमच्या दादा न सांगितला म्हणून त्याला विचारलो
नाही-नाही लिमिट आहे की. पाचच्या पुढ कॉल होत नाहीये कारण की आता माझे फ्रेंड आहे ना त्यांना पण होत नाहीये.
काय माहिती मग आता?
हा कारण की जेथ हे आहेत हे आहेतना म्हणजे आमची वहिनीच आहे ती फ्रेंडची मिसेस आहे त्यांच्या हने झाले ना मग तो म्हटला मला की एका व्यक तिला पण पाच कॉल करू शकतोय मग मी
हा असं सगळेजणच म्हणायला लागलेत थोडा पाच कॉल पाच कॉल खरं तर तुमचा कसं काय लागला म कन्फ्युज झालो मी आता?
कारण की परवा पण मी फ्रेंड ला करत होतो ना तेव्हा लागला नाही पाच कॉल झाले म्हटले तुम्ही दुसऱ्या कॉलला अ हे करा म्हटले त्यांना तुमचा कॉल ऑलरेडी झालेला आहे म्हटल म्हणून मी पण आश्चार्य केले म्हणलं बघूया तरी म्हणलं काय होते का नाही तरी मला नशिबाान चला म्हणलं कारण की ह्याच्यावर आपल्याला मिळणार आहे ना
होय ते पण आहेच की मग तुम्हाला कुठल्या ऑर्दर टास्क यायलात काय आता कि नाही
नाही ना कोणतच येना झाले हे झालेलं आहे बंद म्हणजे सध्या तरी काम अ हेच आहे स्टॉपच आहे एडोश आलते तुम्हाला?
ऑडि ऑडिओ काय करायचं?
हम्म अ बोलून हे करायचं होतं ते रेकॉर्डिंगचं
नाही-नाही आला नाही.
नाही आलय काय म आता हे सगळे जण काय म्ह म्हटले माहिती काय त्याचे टास्क झाले ना ते रेकॉर्डिंगचे रेकॉर्डिंग ग आपले ह्याचे कॉलिंगचे टास्क झाल्यानंतर मगच ते येणार म्हणून अस म्हणत होते. हम्म
हम्म-हम्म-हम्म
हम्म
म आता मी तुम्हाला करू काय कसं करू मला पण काय कळना की
का करा ना काय प्रॉब्लेम आहे आता थोड्या वेळ ना करा खरं असं करूया आ.
हा तेच की थोड्या वेळा करूया सोडा.
हा लगेच-लगेच म्हटलं की हे काउंट त्याला कारण अस व्हायला नको त्यामुळे आता थोड्या वेळ करूया आता तुमचे पाच
आता सोडा बाकीच बोलण्यांमध्ये आता कॉल होऊ दे मग दुपार नंतर तुम्ही दुपारी जर जाग्या दुपारी नाही.
मी काय झोपतच नाही सोडा कधी पण करू शकत हा दीड ला अ मी तुम्हाला मेसेज करते हे कॉल झाला ना मी तुम्हाला आता अ आता माझा दीर पण की निघाला त्यो जॉबला असते मुंबईला तो आताच निघालाय मग त्याच्या त्याला सावरुण ना मग तुम्हाला मी दोनच्या दरम्यान आपण बोलू शकतो काय प्रॉब्लेम नाही.
हम् काहीच नाहीच नाही मग संध्याकाळी एक दहा मिनिटं द्या आ दुपारी राहू दे.
नाही चालतय मला तस काही नाहीय तुम्ही कधी पण करू शकताय काय प्रॉब्लेम नाही. संध्याकाळी बोलण संध्याकाळी करा नाही तर मग नाही झोपत नाही तर मग संध्याकाळी पाचच्या दरम्यान केला तरी चालतंय काय हरकत नाही.
हा चालतय की मग काय प्रॉब्लेम नाही घ्या तेच कालच टेन्शन मला लई टेन्शन आलत काय करायचं काय करायचं? त फोन ड्रेस. कोण जे मेसेज टाकल्यावर सगळे धडा धडा धडा मेसेज करायलात कॉल कराल्यात कुणाच. कुणाला काय बोलू मला काय कळणा.
मग आता कॉल व्हायलात ना तुमचे.
आता व्हायलत सोडा नशीब मेसेज टाकलोय मी ग्रुपला.
अ हं अ हं. ते एकदा म्हणजे ह्याच्या अ अ फ्रेंड आहेत ना त्या त्या काय म्हटल्या तशा ग्रुपला तुम्हाला त्या गु वा मेसेज. ते तुम्हाला एकदा सांगितलेल कळतय का नाही वगैर म्हणून. यात असं पर्सनली मेसेज टाकायच नाहीय कॉल साठी कोण अव्हेलेबल आहे का वगैरे म्हणून.
हा हा.
म्हणून म्हटलं तुम्हाला तस कॉल म्हणजे तसं टाकायच नव्हतं त्या मेसेजवरनच तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला होता असं झालतं.
ह् म्हणजे कोणतरी पहिल्यांदा मेसेज केलता काहीतरी काहीतरी होता. आता मला आठव ना ममी तेव्हा म्हटलं आता.
का मार्केटिंग असं कोणतरी होतं वाटतं. हा तेच ना होय होय तेच तुमच्या कारण की त्यांचा मेसेज. ना त्याच्या नंतरच तुमचा मेसेज आलता त्यांच नाव नेहा आहे मी त्यांच्याशी. मी पण बोलले म्हणजे कॉन्टॅक्ट केला होता मग ते आपण नंतर कॉल. म्हणजे हे करतो बोलल्या फ्री झाल्यानंतर हॉस्पिटलला आहेत त्या हम्म.
तेच म्हणलं मी पण वैतागुण म्हणलं एकतर हे कॉल करायच बंद करूया. नाहीतर मग. ब म्हणजे आपल्या ओळखीच आता आपण जास्तच ह्याच्यात पडू अ ह्याच्यात. पडलोय ना त्यामुळे एवढं आपल्याला एक्सपिरियन्स माहित नाही ना कोण ओळखीचा आहे ना काय.
हम्म.
असं झालं ते मग शेवटी वैतागून टाकलो आणि नशीब टाकलो बरं झालंय काय अर्थ. ताना अस वाटाले आता टाकलो ते.
नाही झालं बरं झालंय की त्या ह्यान तरी सगळ्यांचे म्हणजे हे तरी यायला लागले.
होय ते तर हाय सोडा. चांगलं झालं ते टाकलं म्हणून बर केलं सगळी म्हणजे कसं होतंय प्रत्येकाला. कॉल करून बोलणं आहे का फ्री आहे का फ्री. मग पहिल्याच जर चार पाच लोकांनी जर नाही नाही बोललं तर मग कॉन्फिडन्स लूज पडतय ना.
लूज पडतय होय तुम्ही कॉल करत होता की मेसेज करत होता मग डायरेक्ट तुम्ही.
कॉलच करत होत की मी ग्रुप वर नंबर घ्यायच कॉल करायच. म्हणजे जे जे लेडीज आहेत ना त्यांना कॉल कराच. मग त्यांनी सरळ सरळ नाही नाही कामात आहे एक दहा मिनिटांनी करा असं तस करणार. प दहा मिनटांनी जरी म्हणलं तर मी अर्धा तासांनी परत रिटर्न करत होतो कॉल मी फ्री आहे का बघायला. तर तेव्हा रिसीव्ह करायच नाही मग ते असं मला लूस. पडल्यासारखं झालं नकोच वाटलं मला हे असं काय म्हटलं मी सगळ्यांना मदत केलो आणि आता मला कोण. कोण करना असं झालं.
करणं झालंय तसं होतंय ना खरं. आणि मुडाफ होते मग करू इच्छा होत नाही मग परत करायची.
अ टाकल्यात की नाही त्यांना आपण टाकूया असं करूया म्हंटलं आता.
बर झालं हे केला ते त्या ह्यान तरी म्हणजे एका ह्यान. सगळं झालं तू मला पण हम ओळख मिळाली तुमची.
होय.
हम्म.
आपण परत नंतर वेळ भेटला की रेग्युलर कॉल वर बोलूया घ्या.
हो हो चालेल की चालेल नक्की.
हम्म आता कस हे सगळे जण आता सगळेजण त्या कॉलच. म्हणजे कॉलच्या मागो पळायला सगळे जो तो होत कॉल कॉल कॉल.
कॉल कॉल नाही आणि आजपर्यंत सांगितल्यात ना सग लक्ष् मॅडमनी काय सांगितलेलं आहे ऍक्च्युली हेच आहेत. अ म्हणजे फ्रेंडश मिसेसेस आहेत त्या साक्षी म्हणून आहेत ना त्या ग्रुपला असतात बघ त माझे फ्रेंड. आ प प कत. मित्रासोबतच बोलतो ना मग त्यामुळे त्यांनी ऑलरेडी मेसेजेस टाकला होता नाजे आज कंपल्सरी कंप्लीट करायच आहे म्हणून फोन फ्रेंडचा म हेच कॉल व्हायलाच पाहिजे म आता म्हणलं. आ काय पण करून करूयाच म्हटलं.
होय ते पण आहे की केेलेलं बरं एकदा म्हणजे जर आपल्याला पण टेन्शन फ्री वाटते आपलं काम झालं की नाही टायमिंग वर तर बरं वाटते समाधान वाटते आपल्याला पण नाहीतर मग तेच टेन्शन घेऊन बसायचं आपलं झालं नाही. आपलं झालं नाही दुसऱ्यांच झालं आपलं नाही झालं तर काय करायचं.
हो. आणि एककचे काय झालेत माहि काय आता अजून एक मी त्यांच्याशी कॉल कर त्यांनी पण मला केला होता कॉल अ हे म्हणून त्यांचे डायरेक्ट कॉल कर सबमिट झालेत.
हा मागं पण तसं झालंय की पहिला
बोललं नाही काही नाही तरी पण सबमिट झाले म्हणजे मित्राच पण तसच झाले.
अ. तुम्ही कसं म्हटला तुम्ही दुसऱ्याचा कॉल टाकला आणि नंबर टाकला आणि दुस मला कॉल लागला. तस माझं दोन वेळेला झालं अबोबच सबमिट झालं.
हा.
असं झालं ते पण मग मी काल मग
एक दोन तरी झालेला आहे त्यांच पूर्ण तीसच्या तीस कॉल सबमिट झालेले आहेत त्यांचे
हम्म बाप रे.
मग त्याच काहीच त्यांना प हे होणार नाही ना.
होय म्हणजे कस होतंय आपला वेळ गेला की नाही. आपण एवढं मनापासन करणार आणि परत त्याच्यात आपला लॉस झाला की नेम ते नको वाटते.
नको वाटते होय तुमच याच्यामध्ये काय पेमेंट झालंय का?
नाही नाही मी आताच स्टार्ट केलंय ना त्यामुळे कसं होणार एवढा लवकर.
नाही होणार हा नाही आता शनिवारी हे झाले ना आता तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचा केला नाही.
नाही नाही अजून तरी काय नाही मला कायच नाही.
नाहीे का?
आता सुरुवात आहे ना मग तर कधी पे पेमेंट होतं हे मला माहत नाही.
शनिवारी होते आपले हे जे ह म्हणजेुम्हीताणतं करताय टानस्क्रिप्शनचताय कि व्हलिडेशनचं करताय.
आता व्हॅलिडेशनचं मला काल तेवढं व्हॅलिडेशन चालतं बघा.
आलत काय हम्म हम् हम्म. वलिडेसनंतर तुम्ही तिथं हे दिसत असाल की पेमेंट किती झाले ते
नाही नाही अजून तरी काय नाही.
दिसतेय की तुम्ही तुमचं बँक डिटेल्स भरला पायसा काय?
नाही अजून भरायला.
हा मग बँक इथलेट भरला ना मग तिथ तुम्हाला दिसते किती काय काय झालेलं आहेथे.
असं आहे काय?
होय होय ते बँक डिटेल्स भरा म्हणजे तथं तुमचं रोजचं म्हणे हे करतंयथ तुम्ही आता टास्क केला ना तिथे किती रुपये भेट ते पण आपल्या सम हम्म हम्म.
हम्म चांग.
तुम्ही किती झाल तुमचे? फ्लेडिशनचे
म्हणजे ते चारशे काहीतरी झाल्यात त्यांनी अ चोवीस मधले माझे आठ काहीतरी रिजेक्ट आहेत ते हेचं होत ट्रान्स्क्रिप्शनट होते.
हुं, हुं, हुं, हुं. बरं बरं नाही होत तस काय हे नाहीये आता माझ पण चार हजार हा झालं झालं ठीक हे.